हॅलो हा ताई तुम्हाला आवाज येतोय काय?
हा येतोय येतोय.
हा मगाशी एक कॉल केलेला एका मेंबरला दोनदा कॉल केला एकदा पण आवाज गेला
नाही येतोय येतोय थांबा हा आणि कोणाचा तरी यालय बहुतेक
हा आता तो डिस्कनेक्ट करू नका मला यायला लागलंय कॉल.
याय लागलाय का हा बोला की- हा घेतला बघा तुम्ही?
हा घेतला तुमचा काय टास्क कंप्लीट झालंय काय?
नाही आत्ता योय पहिलं झालय.
दुसरा टास्क दुसरा आलाय का कॉल दुसरा आलाय?
नाही का कॉल पहिलाच आहे.
कॉल पाहिला आहे होय मग ह्याच्या आधी कधी केलेला तुम्ही?
नाही मला काय माहित नव्हतं. आत्ता दोन महिन्याने मी उघडलं ऍप.
होय काय.
होय उगच बघायला गेलं दुप्पारी मग ते त्याच्यात आणि काय काय डॉक्युमेंट्स होत ते भरा म्हणल्यावरन ते भरलेलं.
हा हा मग तेच म्हटलं मी कसं नंबर तुमचा घेतला नाही त्याच्यावरन मग म्हटलं हयांना कॉल करून बघूया जर झाला असेल म्हणजे ज्याचं कंप्लीट आहे त्यांना काही लागतच नाही ज्याचं नाहीय कंप्लीट त्यांनाच लागतोय कॉल मग
माझं काय आत्ता ह्यो पहिलाच कॉल मला त्यातलं म्हणजे पेमेंट पण आलेलं नाही काहीच नाही तुम्हाला आले?
नाही नाही अजून मला टास्कच कम्प्लीट झाला नाही आणि
तेच झाले आणि आता करलं हुशीर ना माझं दोन महिन्याने झालं आता
हा हा
ह
मग तुम्ही फोन अ फ्रेंड टास्क कम्प्लीट केला नाही काय अजून
नाही आज आलाय मला तोच टास्कच
हा मग तुम्हाला ज्यावेली लागतय की नाही त्यावेळी मला कॉल करत जावा
हो हो बरबर
हा तुमचं काय शिक्षण वगैरे
माझं बीकॉम झालय की
मग जॉबला आहे हा हा जॉब बघितला जॉब बघितलं घरातलं जॉब चालू हाय खहं
अंहं नाही होय अहं अहं तुमचा
नाही मी काय माझं पण असंच घरात असते पहिला कसं कसं जॉब ला होते माझा डिप्लोमा तेन झालेला जॉबला होते मग कस त्या मुलीच्या हेनं राहिलं मग ते लहान मुलाला ठेवून जायचं अवघड
कोणतं गाव
तर ह्यात कसं माहिती आपली पर्सनल काही सांगायची नाहीये रे
हा
नाव वगैरे काही सांगायचं नाही त्यात त्यामुळं नाही सांगत कुणाला मी एकदा कॉल करून सांगतो
हम् हम् हा हा हो म्हणजे ह्या कॉलला का
हा ह्या कॉलला कसं आपली पर्सनल माहिती काही सांगायची नाहीये ओ नाव सांगायचं नाही मग आपण कुठं राहतो ते सांगायच नाही आपला ऍड्रेस सांगायचं पण नाही आणि बाकीच काही सांगायचं नाही
हा हा काय माहित नाही तुम्ही सांगितलासा म्हणून बरं
माहीत जातय हाय असं कुठं राहताय काय सगळं चालू असतय मग ते त्यातनं आपल्या तोंडातन जातच ते इथं राहतोय तिथं ते काही सांगायचं नाही त्यांना नाही चालत म आता माझ्यावर पण कॉल यायला लागल्यात तसच
हा हा
ते मग हे डिस्कनेक्ट होतय ओ ते हा मग तुम्हाला काय मुलं वगैरे जॉईंट फॅमिली आहे
अ ह नाहीत अजून काय
हा हा
तुमचा कितवा कॉल आहे हा
माझा आता तरी पंधरावा असेल कि
हो
होय आम्ही कसं नंबर त्यातूनच घेतलोय ओ आपलं एकशे ऐंशी मिनिट व्हायला पाहिजे होतात ना
व्हायला पाहिजेत का
एकशे ऐंशी मिनिटं व्हायला पाहिजेत म्हणजे एक कॉल दहा मिनिटाचा
हो
असे कॉल व्हायला पाहिजेत नाहीतर अठरा तर कॉल व्हायला पाहिजेत
हा हा
हा हा मा माझं कसं दोन डिस्कनेक्ट म्हणजे माघाशी दोनदा फोन केला एकटीला तिचा काय आवाजच क्लिअर येईना म्हणजे माझा तिझं पूर्ण घरातलं सगळं ऐकायला यायला लागलंय मला पण माझाच आवाज जाईना तिला मला वाटलं तर ह्यना कॉ हा मग आता मला वाटलं हि ह्यांना पण कॉल आता आलाय मला कराय सांगायला लागलेत खर आवाज आला तर बरं.
ह ह नाही मी माझ्या इकंड एकदा केलेला. ते झालं मग परत ना आणि तुम्हाला फोन केल म्हणजे उचल.
चा माझ्याडन आला की नाही माझा ऑलरेडी कॉल चालू होता म माला डिस्कनेक्ट. कराय लागल नी त्या वेळी डिस्कनेक्ट करा म्हणून मेसेज आला मला. एक कॉल चालू असताना दुसरा कॉल घेता येत नाही.
हा हा.
मग तुम्हाला आता ऑलरेडी कॉल आलायच येते बघा माझ्या नंबर पुढं. जर तुम्ही कॉल करायला लागला की नी मला.
तर ते तशीच माहिती आहे त्यात.
नाही एकीकडन कॉल लागला आणि परत ना काय बोलना.
नाही मग तेच कि तिकडन तुमचा कॉल आलेला मला दिसला की पण माझ ऑलरेडी. कॉल चालू होता ह्याच्यावर.
हा हा.
त्यामुळे मी कॉल मग घेताच येत नाही तसं ते डिस्कनेक्ट केल्याशिवाय कसं घेणार.
हो आणि हे म्हणजे ह्या हेला कॉल करायलाच लागत्यात होय.
हा टास्क फोन अप फ्रेंडचा तसाच आहे कॉल करायचा आणि दहा मिनट. बोलायचं आपण आणि त्याच्यानंतर मग ते किती एकशे ऐंशी मिनटं व्हायला लागतात मग एकशे ऐंशी मिनिटं कम्प्लीट झाल्यानंतर मग ते हे होतय.
हम ह आता दुसरा कॉल आता दुसऱ्यालाच करायचा.
एक कॉल तुम्ही आता मला केला की नाही पाच वेळा करू शकताय. पण कंटिन्यु अस पाच वेळा नाही दहा वेळा म्हणजे दहा मिनिटाचा गॅप ठेवून करा.
हा हा.
हा काय पाच च्या नंतर तुम्ही नाही करू शकत आणी तेपण कस आहे फोन अप फ्रेंड टास्क ज्यांचा राहिलाय. त्यांनाच करू शकतोय आपण ज्यांचा कंप्लीट झालाय त्यांना लागत नाहीत कॉल.
होय.
मग मी तेच नंबर बघितला आता तुमचा त्या क ह्याच्यातन. अ वॉट्सअप वरन. ग्रुप मध्ये आता असतातच की लेडीजची नावं असतातच की. त्याच्यामध्ये आपण बघायच कारण आपल्या तर.
आता आमच्या म ही फॅमिलीतलीच आहेत तिघ चौघेजन त्यांनाच करणार मी.
ह मध्ये फोन अप फ्रेंड झालेले आहेत काय म्हणजे कम्प्लीट आहे काय त्यांचं?
कुणास ठाऊक आता तीन तिला पण फोन मी तर कुठे केलाय तिनंच मला दिलत ह्याच्यात ऍड केलेत.
हा हा म ते कम. ह ते कम्प् कंप्लीट जर असेल की नाही. तर मग त्यांना लागत नाही आता मी कितीतरी नंबर तसं डायल करून बघितलं तुमचा कंप्लीट आहे काय होय क. कंप्लीट आहे मला कॉल येत नाही म्हणाय लागले ज्यांचं कंप्लीट आहे की नाही त्यांना कॉल येतात अस आहे जरी तुम्हाला कधी वाट. ले कणी बोलायचं किंवा एक दहा मिनट माझा वेळ पाहिजे मला फोन करा मी जॉईन होते. तुम्ही मला वाहता मी कसं तुम्हाला अजून चार वेळा करू शकतोय. तुमच्याबरोबर बोलू शकतोय मी आता हा आपला पहिला कॉल. त्याच्या नंतर मी चार वेळा तुम्हला कॉल करू शकते मग कधी उद्या सकाळी करेन. किंवा बारा वाजता तुम्हाला फोन करून करतो तुम्ही फ्री असताय?
होय, होय, करा की, किती नवला आवरतय. संध्याकाळीच काय, सात ते नऊ दुसरं काय नाही. एखांद ब्लाऊज शिवायला लागल्यात वाटत. ब केकच एक हाय आणि आपलं केक एक करतो आईसकेक घरात.
घर बसल्या, मग भारी आहे की ओ.
होय.
मग, त्याचं साहित्य म्हणजे, असं तुम्ही बाहेर देताय काय?
होय, विकत देतोय, बाहेर ऑर्डर घेतोय.
काय तुमची?
नाही, घरातच की, लग्न झाल्यापासनच करा लागलोय, दोन वर्ष झाले लग्नाला.
मग ते कुठं शिकलासा?
कुंभोजमध्ये आमच्या वहिणी शिकवत होत्या.
हा, हा. हा, हा.
हं.
मग तिथं शिकला होय तुम्ही? मग आता ते कसं किलो विकताय?
पाचशे रुपये किलो आहे की, केक. आता आणि सामान महाग झालय आओ, तरी कोण म्हणजे, एवढं आईस केक घ्यायला बघत नाहीत.
नाही, आमच्याकडे उलट तेच जास्त लागत्यात.
होय, आमच्या इकड खेड आहे आणि.
हा, हा.
त्याच्यामुळ.
आईसकेक इकड जास्त म्हणजे, त्यात कुठल्या, कुठल्या फ्लेवरच असतय?
सगळंच फ्लेवर आहे, आपल्याला कुठलं पाहिजे तेवढं. माझ्याकडे आत्ता सतरा फ्लेवर आहे.
सतरा फ्लेवरच करताय? मग ते आधी सांगाय लागत असल तुम्हाला?
सकाळी सांगितलं की, दुपारपर्यंत मिळतय संध्याकाळी पाच म दुपारी पण देतो सोडा, खरं कसं आईस तेन व्हायला म्हटलं कि, मग पाचपर्यंत देते.
हा, मग त्याच काय मशीन वगैरे, आहे का तुमच्याकडं?
होय आहे की, साहित्य सगळं आहे, सगळं आणलोय.
हा, हा, मग घर बसल्या बरं आहे, मग तरी महिन्यात किती येतात ऑर्डरी?
तरी पण जात्यात की महिन्यात तरी पाच, सहा पर्यंत पेमेंट होतय बघा.
हा, मग बर आहे की ओ. होय, होय. म्हणजे, इकडं-तिकड जायचं काय नाही, घर बसल्या आपण आणि नेऊून द्यायचं नाही, त्यांच तेनी येऊन घेऊन जात्यात.
कशाला? त्यांच्या मागला लागायचं नाही ओ.
हा, मग ते पहिला ऑर्डर घेताना, काय पहिला घेताय का ऍडवान्स?
ऍडव्हान्स घ्यायचं का? काय? कस अस
नाही, घरातली म्हणजे, इथले इथ असलं की नाही, बाहेरच असलं तर घेतोय.
मग डॉलच वैगरे सगळं बनवताय?
होय, सगळं.
हा, हा.
आता परवा दिवशी एक आलेली बघा, साखर एंगेजमेंटची होती. दीड किलोचा होता, तो पण मोठा त्यांनी सांगितलं त्या पद्धतीन बनवून दिलेला. आणि ते कसं क्वालीटी‌त चांगली नाही.
ते कसं तुम्ही व्यवस्थित केलेलं एक जण बघितलं का नाही मग ते पुुढं आणि ऑर्डर जास्त येतात.
होय आणि क्वालिटी चांगली म्हणजे अ आपल्या डिझाईन मध्ये जरा ना जरा तर फरक पडेल खरं का म्हणजे खाण्यात नाही. असं बेकरीत कधी पण करून ठेवलेलं आहे, ग ताज ताज
होयच की बेकरीचं काय नाही हो सगळं आता बघितलंच नव्हते भेसळच सगळं चालू आहे. आणि आपलं घरगुती बर आहे हे. होय होय. इथे ते परवा तरी वीस हजार लिटर दूध सगळं नदीत मिक्स केलं ते.
मग काय तर आणि ते पाण्यात तर माणसासनी बाधनार नाही.
मासं मरतात उलट ते. दुधात जास्त ते प्रोटीन वगैरे असतात की नाही ते माशांच्या तर परिणाम लय होत्यात त्याच
माशांचं म्हणा मग पोरं बारकी
आता ते एक तर भेसळच आणि ते आणि पाण्यात मिक्स ते आणि पाण्यातन आपल्याकडेच येणार.
हम. आता किती आजार तर व्हायला लागलंत माणसासनी पण एक तर चांगलं आहे की बाबा हेच दुका लागले आणि तेच दुख लागले.
सगळ्या औषधावर चालूय बघा.
हम् ते झालं की नाही काण दुसरं ब्लाऊज माझं माझं तर काढतय प बाहेरची काय अजून घेत नाही.
अहो मग भारी आहेसा की तुम्ही, शिलाई तर केवढी झाल्या.
मग काय तर साडेतीनशे आणि चारशे रुपये शाने.
जरा डिझाईन सांगायचं म्हटलं की रेट वाढलेला आहेतच.
होय मी पहिला पहिला तिकडं होती, मम्मीकडे मशीन माझी पण मग तिथनं आणलो बाई एकड मम्मीला म्हणलं, दे मला मी तुला देते म्हटलं परत तुझी सून आली की
चालतंय घ्या ताई होय होय फोन कट करू काय? झालय माझ हा